हो
हम् ब
काय करते?
आता जेवणाची तयारी.
हो का. माझं पण तेच चालू आहे. जेवणाची तयारी तांदूळ निवडत आहे मी.
हो मी पण, सेमच. संध्याकाळी, टाईम जातो ना लगेच निघू
संध्याकाळ झाली तर मग काय, संध्याकाळचे काम.
हो ना.
हो....
तिला पण घेऊन आली त्यानंतर, दोन कॉल केले. घसा एवढा दुखतोय माझा की, तुलाच करणार होती तेवढ्या तर दुसरीनी केलं. फ्रेंड होती ति, ती बोलते मी करू का? तिचं झालेल ना आधी तर म्हटलं करून तुज टाईम परत माझ्याकडे पाहून येणार, ठीक आहे परत ते अजून एक होत अस, तीन, चार, क तीन कॉल झाले. आता माजे ना सोळा झालेत.
हा का? भरपूर किती झाले? माझे बारा झाले अकरा कि बारा काहीतरी
हा का, ते होतील का ग रविवार पर्यंत?
अगं तू आता अजून दोन जरी केले ना, अठरा- सतरा अठरापर्यंत बहुतेक तर तुझ होऊन जातील वन एटी मिनिट.
ह का, नाही आधीचे ना माजे दोन तीन मिनिट आपले, तो एक तर रिजेक्टच झालाय का आता मी बघितलं ना फर्स्टवाला रिजेक्ट झाला हा आणि सेकंडवाला आहे. हा त्यामुळे हेच्या थोडस झालंय, त्यामुळे म झालं.
हा हा, आता हे किती कॉल्स झाले आपले?
आता आपले ना अ मगाशी दोन झाले ना आपले. तो एक रिजेक्ट वाला आणि नंतरचा ओके झालं ते बारा बारा मिनिटाचे आणि आता हा तिसरा म्हणजे तू केलेल तिसरा मी केल्यानंतर तिसरा होईल.
हा हा दोघींचे तीन तीन होतील.
हा दोंघींचे तीन तीन होतील मग उद्या वाटलस दोन कंप्लीट करून टाकू असं करूयात बघू आता मला जमलं तर मिस्टर आता आठ वाजता येणार आहेत. तोपर्यंत बायचान्स झाला तर करून टाकूया.
हो तेच ना म्हणजे होऊन जाईल म्हणजे मग उद्या आणि परवा उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे मला थोडा अवघडच होईल पण मी करीन ट्राय अजून कोणी असे अजून कोणी असेल तर सांगशील ना
हा सांगते ना त्या ऍक्च्युली त्या काकी मी ज्यांच्याशी बोलते ना ते सरांनी पाठ ठेवलेली त्याच्यामध्ये एक नंबर अ फाइन केला मी तर त्या सुनीता पाटील म्हणून आहेत. तर त्यांच्याशी बोलतेय मी त्यांच्याबरोबर पण माझा आता एक एकच कॉल राहिलाय. तर तो करून टाकायचा एक नाही सॉरी दोन राहिले तर ते करून टाक. बघायचे त्या बोलल्या की माझं पण अजून कोण नाही म्हटलं ठीक आहे मी देते तुम्हाला विचारते आणि
हा हा कारण माझे अजून भरपूर भरपूर बा ते आहेत ना ते दोन दिवसात व्हायला पाहिजेत.
हा तेच त्यांना ऍक्च्युली स काय नंतर पूर्ण टाईम असतो नाही बोलतात मुलगा आणि मिस्टर नसतात घरी म त्यानंतर तर ते साडे नऊ गेल्यानंतर अ असतो वेळ म तुझ होऊन जात ते मे बी उद्या त्यांच्या सोबात म
पण मिटर नसतात त मग माझ होऊन जाते पण उद्या त्यांना सुट्टी आहे पण मी करीन मॅनेज कारण की मग वेळ नाही ना ग. ते कुठे बाहेर वगैरे गेले तर करून घेईन मी
हा हा कारण की माझं पण अस मिस्टरांची उद्या परवा सुट्टी त्यामुले अ आणि मी पण दोन वाजता येईल त्यानं उद्याचं मला पण पॉसिबल वाटत नाही मग जेवढ्या करून आज होतील रात्री वगैरे तर बघूयात रात्री झाले तर हा. चालेल चालेल काय हरकत नाही ते समजा हॉलमध्ये असतील तर मी बेडरूम मध्ये हा काय ऑप्शनच नाही.
हा.
पूर्ण शेड्यूल आणि त्यात
आणि मग संडेला पण स अ ते घरी असले की होत नाही मग माझा आणि संडे माझ पूर्ण बिझी जातो. तो संडे कारण सकाळ पासून नाष त्या जेवण मग बाकीचे कपडे वगैरे धुवायचे असते.
तेच ना तेच स पूर्ण आख्खा सुट्टीचे असले घरी उलट ते नसले ना
हा तरी वेळ मिळतो जेव्हा त्यांच ऑफिस म्हणजे ते ऑफिसला तेव्हा तरी वेळ मिळतो पण जेव्हा घरी असले तेव्हा अ अजीबात वेळ मिळत नाही.
हो हो.
हा. कारण कि कधी चहा पाहिजे त्यांना कधी काय पाहिजे.
तेच होत आ ग त्यांच पण निसते बसून अस पण कसं ते आणल्यासारखं म्हणजे आपण पण काम करू शकत नाही आणि ते पण
एकही हेल्प नाही करत एकही हेल्प नाही. मी म्हणते मी म्हणते. ते निदान सुट्टीच्या दिवशी तरी करा, पण ते म्हणतात की एकच दिवस मिळतो त्याच्यात पण आराम नाही.
हा हा..
त्यात पण त्यात पण तू बोलते की घरचे काम करू लागा.
असच होता, अग हे पण तशेच अजिबात कामाला कुठली मदत नाही करत किंवा आता मुलीला वगैरे पण घ्यायला नाही जाणार ती पण मला चिटकायला. आई हे कर आई ते कर.
हा आपले एका ठिकाणी राहतात, बसून मोबाईल बघत. वगैरे घेऊन राहतात झोप आली तर झोपतात.
सेम सेम तसच आहे.
मला अस वाटत की ऑफिसचा वेळ म्हणजे दिवसभर ते नसतात. तर मी घरचं पण आवरू शकते. ते आणि आपल्याला पण वेळ मिळतो असं, हा अस आहे ना!
हो.
सुट्टीचे दिवस उलट, उलट बीजी सुट्टीचे दिवस तर आरामाचे पाहिजे. पण उलट बिझी जातात. माझा तर खूप बीझी जातो.
खरच, नाही माझा पण म्हणजे आज एक्चुली रविवारी ना ते मच्छी वगैरे आणले आणतात. म्हणजे प्रत्येक संडेला आमची मच्छी असते. तर मुलींना नकोच वाटते. पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जातो. जेवणामध्ये दोन अडीच जेवायचं थोडसं आराम केलं, का परत संध्याकाळी आहे.
कामं हा संध्याकाळची कामं, दिवस असाच चालला जातो. खूप वैताग येतो, कधी कधी तर असं वाटते नको. हो कधी कधी तर असं वाटत मस्त हा सकाळी पण तेच काम, संध्याकाळी पण तेच स्वयंपाक पण एवढं करायला लागतं ना, आम्ही तर दोघेच आहो पण पण माझा नवरा बापरे सासू, सासऱ्यांपेक्षा काही कमी नाही.
काय बोलते, एवढं सगळं परफेक्ट लागतं का?
एवढा सांगतो, एवढा सांगतो हे कर ते कर बापरे!
बाबरे, मग सासू, सासरे परवडतात. त्यांच एवढं हे नसत हा चल चालेल ह्याच्यामध्ये घेऊयात आपण हे करून असं पण होतं.
सासूबाई कॉल करतात तर सासूबाई तरी म्हणतात की नको करू एवढं वगैरे! पण माझ्या मिस्टरांना... हा तेच ना दोघ च आम्ही पण, माझ्या मिस्टरांना सगळं लागतं.
प्रॉपर का सगळं नाश्ता, जेवण. पण परत संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळचा नाश्ता थोडं थोडं काही खायला. नाही काही असलं तर चहा, बिस्किट. सोबत काहीतरी असं काही असं आहे. सां मग संध्याकाळचं पुन्हा असतेस मग स्वयंपाक.
हम्म तेच ना तेच होतं माझ पण सेम सकाळी काहीतरी नाश्ता करा परत जेवणाची तयारी बा की घरातलं पण त्यातल्या त्यात आवरा कचरा लादी कपडे सगळंच असत बाकीच सगळ्यांनी केलेला पसारा
हो
त्यानंतर जेवण करा परत गरम गरम त्या असेल जेवा परत भांडी आहेतच. ते पण लगेच असतात. तेवढ त्या येवढं मला कंटाळा आलाय ना आणि ती भांडी कपडे अस खूप कंटाळा आलाय मला लाईफ मध्ये काहीच नाही अस. वाटत एक पॉइंट ला हो खरच अग
मग
हम्
बिना पैशाची कामवाली आहो आपण.
खरच तिथे हे नव्हत केलं आपण काय अँपलॉय नव्हतं केलं सेवा वगैरे दिलं नव्हत.
हा डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट झाला आपलं सिलेक्शन.
तेच ना तुला बॅकग्राउंड नाइस येत. हे थोडस आवाज करतय.
हा तू दुसऱ्या रूम मध्ये थांब थोडी.
ती अगं मगाशी पण तिने मार खाल्ला माझा बोलत होते फोनवर गाडी टेन्शन घे अग पण खायला दिलंय दूध प टोस पाहिजे दूध टोस पण दिलेय तरी पण बुनबन बुनबून करत होत. ते मागे मागे असं एक दिला नंतर मलाच वाईट वाटलं. बट ती तशीच अग कधी कधी कोणाचा पण आता हे कामाच ठीक आहे पण बाकीचा कॉल आला तरी पण मध्ये मध्ये बोलायला येणार असं आहे तिचं.
हम्म हम्म तिला वाटत असेल मी बोलते.
हम्म असं होतं आणि आता काय झालं दोन तीन दिवस मी कंटिन्यू फोन व आहे ना तिच्याकडे असं जास्त बघतच नाही लक्षच देत नाही. त्यामुळे ती थोडीशी हे झालीय आणि त्यात तिला आराम वगैरे करायला पण भेट भेटत नाही ना टाईम अस दुपारची झोप पाय ची सवय होती पण ते आता क्लास आणि येतो पण थोडस लेट त्यामुळे सगळंच हे होतं.
हा सकाळी म्हणजे सकाळीच असते का तिची.
हा नऊ ते एक असते तिची स्कूल. मग ती उठते आठला वगैरे आठ साडेसात उठायचा प्रश्न नाही तिचा येत कारण का ती स्वतःहूनच उठते कारण का ती जास्त अस मला आठवतच नाही ती दहा वाजेपर्यंत वगैरे कधी झोपलीय. ती आ सुट्टी असली तरी पण साडेसात आठ साडेआठ पर्यंत उठणारच.
चांगलाय न ग काही काही मुलं तर झोपूसाठी खूप त्रास देतात
हो आणि आता पण रात्री पण जरी फक्त मी पाहिजे साईट मग लगेच दोन मिनिट झोपणार ती रात्री पण
लवकर रात्री तर लवकर झोपत असेल ना मग सकाळी उठते तर
ना हा मी झोपल्यानंतर ती लगेच झोपणार पण जोपर्यंत मी झोपत नाही मी फोन बंद करून साईडला ठेवत. मी झोपत नाही तोपर्यंत ती झोपणार नाही अस मग मी रात्री तरी फोनच बघत नाही असं झालंय म बोले जाऊ दे माझी पण सवय तुटली आहे ती
हा तेच ना आपण लवकर झोपलो मग आपल्याला एवढ्या लवकर लवकर उठायला लागत त मग झोप पण झाली पाहिजे ना
हो तेच पाच म बरोबर जाग येते मला म्हणजे आधीच येते त्येचा म गजर होईपर्यंत थोडस हे होतं म नंतर उठतो. ते म्हंटलं आवरून पण जावं लागतं ना सगळं त्यांच कसले हेल्प नसते ते उठतात. आवरतात स्वतःच स्वतः डब ते पाहुणे आठ ला जातात. साडेसात पावणे आठ अस त्यांचा टाइम फिक्स हाय आणि यायचा टायमिंग पण सेमच हाय म्हणजे साडे सहा आठ हा आठ सहा वगैरे येेता येता टाइम जातो ना विकरोळी वरून हा एक तास जातो
तिकडे येतात का पनवेलला म
हा हा विक्रोळी म्हणजे ते कुर्लापुराला टू पनवेल
अच्छा अच्छा हा हो कुर्ल्यावरून मिळते ना पनवेल साठी
हा हा हा
हा हा
ते हो लोकलचाच प्रवास ते तुझे मिस्टर कुठे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत का ऑफिस मध्ये आच्छा मग भारी आहे प्रत्यक्ष अस नाही वीकली दोनदाच असल ना
हो हो सेकंड आणि सेकंड आणि फोर्थ आहे त्याच्यामुळेच तर ना उद्या फोर्थ साठी सॅटर्डे आला ना त्याच्यामुळेच ते उद्या आणि परवा सुट्टी सुतारआली ते असं झालंय तुझे हजबंड काय करतात.
ते तुला माहिती असेल हे शिपला. शिपला माहतीय का विक्रोळीला माहीत आहे त्याच ऑफिस नाही का अच्छा कम कंपनी आहे हा अ मिडी मेडिसिनची फार्मा कंपनी हाय ह तर तिथे आहेत आर. एन. डी. मध्ये आर एन. डी. मध्ये आहेत. आता त्यांना बरेच वर्ष झाले सहा, सात ये सात नाही जास्त झाले. म्हणजे ते लागले ते डायरेक्टली.
हम
हम म्हणजे एज्युकेशन वगैरे झाल्यावर डायरेक्ट कप त्याच कंपनीला हम हम
एम. एस. सी. झाल्यानंतर तिकडेच लागले
हा का तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच अस ते ना मोडदक तिथे
हो तिकडेच होते. आच्या लग्नाच्या टाइमलाच त्यांना पाच का सहा वर्ष झालेले. हो आणि आमच्या लग्नाला आता पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष त्यांना झाली. का अकरा वर्ष अच्छा आणि त्यांनी चेंज पण नाही केलं असं झालं मग त्यामुळे आता बोलतायत आता कशाला चेंज करायाचं असं बसल्यात बेस, अच्छा.
सगळं काही व्यवस्थित असेल तर कशाला.